हो तू कधी गेली तिकडं?
हॅलो हॅलो
आवाज नाही येऊ लागला.
हा आता येऊ लागला.
अ ब.
काय करतेय तुम्ही?
काही नाही ये चहा घ्यायला चहा करायची आता.
चाय करतेय.
हम् कधी गेली तु पुण्याला? नाही करायचे आत- पाऊस आहे ना तिकडं.
लय पाऊसे इकडं.
हा इकड पण पाऊसच ये पोर
इकडे त दिल डा लादी इड पोरांना शाळेला सुट्टीये दोन तीन दिवसापासून
हम्म
आपल्याकडन
हा आपल्याकड पण हाय ये पण म आज जास् कमी ये एवढं जास्त नाही.
इतका नही का?
नही हाये थोडं पण मंग असं जास्त नाही ना बुरबुर बुरबुर ये छोटा छोटा पाऊस ये.
इकड ना जोरदार ये वारां ये
हा हा
पण खूप ये.
नय इकडं वारा नये आता पण उद्या परवा सांगितलेलं य मंग काय माहीत काय ये
हा आता आजच्या दिवस आहे वातू
हां हा उद्या दस दहा तारखेपर्यंत हाय नं तो
वावरातले काम झालेत माझी
वावरातले काम कही झाले ग कही बाकी पण मंग पावसामुळे कुठं होऊ राहिले ती आता
हा पाऊसामुले.
हां तू कधी गेली तिकडं?
मला पंधरा दिवस झाले.
हा का अ ब
पंधरा दिवस झाले.
हा शाळा उघडल्यान मंग आता
हा शाळा उघडल्या तेव्हा चं आले पंधरा तारखेला आली होती. चौदा तारीखेला येईल.
हा कां
हम्म पंधरा वीस दिवस झालेय पंधरा वीस दिवसामध्ये मी माझ्या हप्त्यात परत पाच चार पाच दिवस आली होती.
हां का इकड गावा कड का?
हा
हां का बर
तीच आली झोप पण झाली पोर शाळेत गेली नं दिवसा
हा नाय ते बाहेर खेळू राहिले गड्या हम्म तूपले काय करते पोरं?
आंमचे पोर जेवण
हा कां
हम्म आमचे पोर चा नी करत या टायमाला
हा दुध घेतो आमच्याला लागती बय
तरी घेत नाहीत तो घेत नाही आम्ही संध्याकाळी घेतच नई पप्पा तू तो त ते त सकाळी पण घेत नाही नी संध्याकाळी
हा कां
हम्म
कोणती ती खाता गं तूम्ही हा ईऱ्यात कोण अ दहा झाली ह्यो अकरावा कॉल ये आता.
हो का
ह तुझे माझे नऊ झाले हा ते पहिल्यांदा पा दोन तीन फेलच झाले त्याच्यामध्ये. हा काय हा एकईल.
माझे तीन झाले.
ते डबल लावायचे डबल घेतले जा त्यांचे.
नाही घेतते ना लावल्या मी.
हा का.
गे काउंट झाले होते ते. आंटी न उसललाच नाही आंटी म्हणे मला येतच नाही.
हा मग मी बी पाहिलं शूट आणतील केला ना दोन दिवस झाले तेव्हा. माझ पहिलाच कॉल होता.
हा.
आणि ते आ आणटीला लगेच ताबुडतुब लागून गेला आणटीला कुठं कळालं ते आल्यालं.
हम् हम्.
मग परवा काल रात्री साक्षी लावलं.
हा साक्षीचा पण होत मी साक्षी लावलं ना साक्षीचा ना आणि तिचा प्रॉब्लेम अस आहे मग तो.
आणि मग साक्षी लावला मी रात्री मग साक्षी म्हण मला तुमचा कॉलच ये ना नाही
हा साक्षीला मी लावला ना मी साक्षीला दोनदा लावला दोनदा कॉल झालाच नाही. अ आंटीला एकदा लावला तर आंटीच पण झालं ते म्हणजे ह तीन कॉल. अ शून्य शून्य सेकंद दाबायचाय.
हा का.
मी ते काउंटच होणार मी ना आता.
हा आता ते बल होत नाही ते हा त गेली मी.
आणि तिचा एक कॉल सक्सेस झाला होता ते न नऊवद सेकंड का. ती काय दाखत आहे फक्त ते पण काउंट होणार. नाही आणि दोन कॉल साक्षीला फेकत घेल.
साक्षीचा काही तर प्रॉब्लेमच
काहीतरी प्रॉब्लेम नेटवर्क इशू म्हणा काही सारवड बिरवडडऊ
हा मग मालकी म्हणे न मन ल कॉल कर माझालागा ना म्हणे.
आता मी आंटी ला लावलं ना आंटी मा सांग बोलत्या आंटीचा झाला सक्सेस. पण माझा सक्सेस होईनाच नाही मग मी परत अंजलीताई ना.
हा हा हा.
अंजली मा माहित आहे तुम्हाला.
हां माहितीय मी बोलले त्यांसोबत.
हा त्यांना लावला मी.
हा.
मग त्यान सन मला सक्सेस झाला.
हा.
दोन तीन कॉल सक्सेस झाले त्यांचे आणि माझ्या
आम्ही नाही तर किती .
पाऊस आ येऊ राहिला का तुमच्या कडे.
आता उघडलेलं एक दोन तासापासून पाऊस नाही पण आभाळ आता. हा आता परत सुरुवात होय हा इकडं पण तसच.
दोनो वाढू देत नाही दोन काहीच नाही.
कैस नाही कपडन असतो ओलेच वले.
स्वयंपाक चालू का.
नाही चा करू राहिला आता चा करून स्वयंपक करू.
वावरात गेले होते का तुम्ही?
नाही ना, वावरात नव्हते गेले. आवरत घरीच होते, आज. पाऊस झालंय. वावरात वल्लय ना.
वल्लय ना.
हम.
ते आणलेली
ती गोबी चालते न मग लावाल. पावसातच, लावां लागत ती. इकडं आता का. आता तू इकडं, काही काम होतं का, गावाकड?
आमचं घर उघडला ना आम्ही. काम झाल ना आमच्या घराच.
हा, हा. चालूय ना.
हम्म.
हां.
मग, पसारा काढायचा व्हता ना. मग, त्या आम्ही जे चिसाला, घर घेतला होता का? तिथूनच पसारा टाकून दिला. मग जवळच्या- जवळ.
हा. राहता पण, तिथेच का मग?
हा. आनुसआप्पाचा.
हा.
हम्, पसार काढला. पत्रे उघडले. दोन - तीन दिवस लावलेच ना.
हा. आता त्या अंजली ताईच्या, जावाचा फोन येऊ राहिला मला. हा. ह.
काय म्हणतेय?
अंजली ताईच्या, जावाचा फोन येऊ राहिला मला, आता.
हम्म, हम्म. आता मी, ते बोलले ना.
हां, हां.
हम्. साक्षीचा, ऊस नाही लागलं बाई.
झाला असत त मग. आपल्या-आपल्या याच्यातल, होऊन गेल्या असत्या.
हा, आपल्या -आपल्या याच्यातच होऊन जाईन बर. आंटीचा होईन अजून. आता मलाय ना, साक्षीला अ म्हणजे अंजली ताई. ते दोन आंटीला दोन, का किती कॉ दोनच कॉल, लागले मला.
हा, हा.
अन म्हन तुम- तुमाला, लावला - लावला. तीन छायाबाईला लावला.
छायाबाईचां नी. छायाबाईच संपले ना, कॉल आता.
पण कॉल लागतं म्हण. अन् -अंजलीताई म्हणली.
हा, का. आन छायाबाई घ्यायना होय कॉल. छयाबाईला मी परवा फोन केलता. तून
घ्यायना, नाही का?
नाही. म्हणे, मला टाईम नाही. नंतर फोन करा.
मग, त्यांचं झालं ना? त्यांनी रिफ्रेश- रिफ्रेश करून टाकला. मग तीच कॉल पूर्ण झाले. शून्य - शून्य सेकंड झाले. मग ती, आपल्यासाठी कायला बोलन.
हा. हं.
आपल्यासाठी नि बोलणार न ती.
हा. हं. बोलल्याने तर काय होत? असं बी इथं, बॅलन्स काही कटत नाही.
कटत नाही ना पण ती बोला ना नाही ना.
ते बोला ना नाही.
लयवेगडी समस्या आहे हि.
हा.
असं दुसरं टाक पाहिजे ये नाको.
हा कारण की त्याच्यातल्या त्याच्यात आलं पाहिजे ते.
हा म्हणजे ना टाईम बि लय वेस्ट होतो काम पडतो.
हा त्याच्यात कसं आहे असं साधा कॉल उचलला जात नाही ना.
हा दुसरं अस काहीतरी टास पाहिजे म्हणजे शिक्षणाबाबतीत काही बाबतीत.
हां ह स स्वतःच, स्वतः
स्वतः साठी सेल डिस डिफेस बाई काही. असं टास्क पाहिजे हे हे टास्क काही कामाचा आहे का बरं.
हा कारण कि ते स्वतःच्या स्वतःला आलं पाहिजे.
आणि टाइम पण इतका वेस्ट होतोय याच्यात. घराच काम पण समजत नाही आणि हे टाज प पहिले टास आला होता का? मी तसच पूर्ण करून टाकला तर फोन लावू लावू अन कट करू करू.
हा हा.
कॉल असे करून दिले आणि क ठेवून दिल आणि सबमिट करून दिलं मी एक बी दोन कॉल वर बोलली फक्त, तर मला अडीचशे रुपये आले होते.
हा का?
हा ते मागच्या तुम्हाला किती आले होते.
ते मागचे मला आलेच नाही मी के केलंच नव्हत तेव्हा.
मग हे टास्क आला का तुम्हाला.
हा.
कोणाला कोणाला, तुम्ही सबमिट केलं होता का?
आम्ही ते ॲप कट करून परत घेऊन मग रिंफेश करून मग डबल अकाउंट उघडला त्याच्यावर.
अकाउंट उघडलं का? ती जोया आहे ना ती तिन पण आहे ना ते टास्क कंप्लीट नाही केला होता.
हा हा.
ती न लई ही झाली म्हणे आता मल करायचा होता अन टास्कच ये ना म्हणे. तिला मी सांगन का? ती न डिलीट मार आणि परत उघड.
आणि कारण मी डिलीट मारून परत उघडलं मग त्याला मोबाईल नंबर कनेक्ट केला ओ टी पी सांगितलं.
ओ टी पी कोणाला?
हे याच्यावरच ओ टी पी येतो आपण ज्या नंबरवर
हा हा हा ओ टी पी येत ना नंबर. ओ टी पी आधार कार्ड लागतो.
हा.
मी तिला सांगन बर.
हम्म.
तिचा आवरलं साना सगळ. चिचा सगळ झालं इमली.
कोणाचा.
तुमच्या म्हणजे घेतेल हो त्या संपल्या का म्हणजे फोडाच्या का तशा बाकी ठेवेली की.
तीसच आहे आमचे. तुम आवाजे कुत कुतवा येेतई.
अगं ती रेंज कमी जास्त होती. काय कोण
हा, आवाजच येई ना तुमचा.
पोर खेळू राहिले काय?